हॅलो आवाज येतोय ना.
हो येतो आहे.
हा आत्ता लागला नीट कॉल. झालं चहा पाणी झालं जस्ट. हम्म
हम्म
मध्येे दोन कॉल पण झाले पण तेच अर्धे अर्धे झाले.
हो का बर.
हा लोड पडत असेल का काय माहीत नेटचा विशय आला असेल कादाचित. त्यांनावाटलं हा माझा त्यांना ऐकू जाईना आवाज. त्यांचा मला मग ते आपोआप कट झाली.
ह आता आभाळाच्यानी नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो ना.
हम्म आणि मला तर असं वाटत की कार्यावरच लोड पडतोय त्याच्यामुळे तो आपल्याला तो प्रॉब्लेम येतय. आसू शकते हम्म खरंच. साध्या फोनवर तर छान बोलणं होतय कार्यातल्याच फोनवर का अडचण येतेय.
हा ते लोडी येत असेल बहुतेक. सगळेजण एका वेळीच हम्म हम्म हम्म,
पण त्यांच्यामुळे आपल्याला लॉस होतोय ना आपली मिनटं कट होतात.
हो तर ते तर आहेच. कभी खुशी गम कभी खुशी कभी गम तस सारखा आहे ना ते.
बरोबर जेवढ्या अस होतील तेवढी मिनीट जेवढे मिळतील तेवढे पैसे जाऊदे एक अनुभव तर मिळतोय ना.
हा हा.
हम्
याच्या आधी झालं माझं एक तीन महिन्यापूर्वी झाले एक फ्रीडचा टास्क आणि दुसर आता चालू आहेत मग. ट्रान्स्क्रिशन. ट्रान्स्क्रिप्शन आणि रेकॉर्डिंग. अशे दोन आहेत हम्म.
म ते आधि नाही मिळत का.
अ तो फोन के नाही नाही तो फोन फ्रेंड्स झाल्यानंतरच मिळतात मग.
हो का हम्म ह्.
माझा आधीचा एक झाला होता म्हण मला ते दोन मिळाले परत फोणचा मिळाला.
हो काय ते
निकलतो पण एकाच वेळी तीन तीन ठिकाणी मला खूप त्रास होते म्हण ना ते ट्रानसपटशन खूप खूप
हम्म हम् बरोबर आहे
आणि कसं शांत लागतो त्या रेकॉर्डिंग च आहे ते अ अ हे देतात उओतारा देतात आणि ते आपण वाचून दाखवायचं रेकॉर्ड करायचं
हो का आणि मग त्यांना सबमिट करायचं
हा पण ते काय होतं आजूबाजूचा आवाज नाही आयला पाहिजे मध्येच कोण जरी घरातलं बोलत किंवा बाहेरून आवाज आला तर मग तो धरला जात नाही टास्क आपला स हम्म सबमिट करतात पण नाकारतात नंतर मग तो केला वाया जातो ना मग
हम्म बरोबर आहे?
ह एकदम रात्री सगळे झोपल्यानंतर मी रेकॉर्डिंग करते मग
अस हो मग आता काळजी तर घ्यावीच लागते ना?
हो ना
हम्म
पण छान आहे ते मला आवडतं ते म्हणजे आपण अ अभिवाचन केल्यासारखं वाचायला लागत ते इथे वाक्य असतील तिथं वाक्य वाचायची असं छान वाटत
अच्छा ह मी माझ्या मॅनिफेस्ट केला आहे हे मला सगळेजण म्हणतात तुझा आवाज छान आहे तर मी मॅनिफेस्ट केला आहे हे कि मला म्हणजे असं माझ्या आवाजात रेकॉर्डिंग माझा मुलगा माझ्या मुलाला म्हंटलं मी की तू जर कधी काही फोन त्याच काम केलं समजा तर माझा आवाज टाकशील त्याला तर बघूया ह-
छान आहे तुमचा फोनजेलिक आवाज आहे मस्तय आवाज?
ह सगळेजण म्हणतात मला मॅडम पण म्हणत हो त्या ज्योती ताई खूप छान आहे म्हणे तुझा आवाज.
हो आणि एक सहज बोलता तुम्ही असं कुठलं म्हणजे अ म्हणजे असं एक म्हणजे कोणाशीही सहज बोलताय त्याच्यामुळे ते सहजपणा येतो आवाजात?
हो आता म्हणजे आपली मैत्री करायची आहे तर मग तसच ना
हो!
हम्म
काय काय लोक एवढे शिस्ट ना हो का असं का तसं का म्हणजे असं कृत्रिम वाटतं ते बोलणं मग
हो हो हो हो हो हो केलं नुसतं किं म्हणजे
हम्म आपल्याला वाटतें यांना इंटरेस्ट नाहीये काही की आपल्याशी बोलण्यात असं वाटत?
आपल्या कामाचा भाग आहे ना आपलं बोलणं हा आपल्या कामाचा जर भाग आहे
हो!
तर मग आपल्याला तितकं सहज.
बरोबर आणि याच्यात काय होतय ओळखी वाढतायत ना ही महत्वाची बाजू आहे ना?
हो हो
उद्या काय प्रॉब्लेम झाला तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तुम्ही आम्हाला करू शकता आमच्या साईडला कुठे आलात मुंबईत आलात तर आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो इकडे जायचंय तिकडे जायचंय?
हो- हो
हाय राहायचा प्रश्न आला इकडे मुंबई तर आम्ही म्हणू शकतो की बाबा या आमच्या घरी.
हो फ्लॅट आहे का मग तुमचा?
हो, प्लॅटच आहे. जस्ट मुलाचं लग्न झालं आता.
हो काय, अरे वा हम हम्म हम् तिथ खूप भाव असतील?
नाही आम्ही तुम राहतोय सध्या तरी भाड्यानेच राहतोय. सध्या तरी
अच्छा! अच्छा!
आता बघु कुठेतरी गुंतवूया म्हग नंतर इकडे गुंतवण शक्यच नाही.
तेच तर
त्यामुळे इथंच गावाकडेच घ्यायचं म्हणतोय बघुया.
हम्म हम्म
तिकडे पण ऑलरेडी घरं आहे. पण बंद आहे ना कुलूप लावलेलं त्याला आता दोन वर्ष झाली.
अच्छा कामानिमित्त तिकडेच आहात ना सगळे,
हा इकडेच मिस्टर रिटायर झाले तरी पण इकडेच ना ते गावाला कोण आहे त्यांना बघायला,
हो बरोबर आहे ना. एकटे कसे राहणार ना.
कसे राहणार आणि शेती होती लोकांना करायला दिली तेव्हा जात होते येत होते. ती पण विकून टाकली. आम्ही कारण ते लोक खूप फार आम्हाला हे करायला लागले. हो अस व्हायला लागले. जेवढं खात
जाण येण करत. नाही ना. जास्त लक्ष घालत नाही. मग तसच करतात ते ते परवडत नाही. मगं आपल्याला
नाहीच परवडत आ ज्वारी लोकांच्या शेतात तेवढी व्हायची आमच्या शेतात कमी व्हायची वगैरे तो टाकतच नसायचा. खत वगैरे
हा हा आणि पैसे घेऊन घेत होता.
हो पैसे घ्यायचा आणि ते पैसे इतर ठिकाणी वापरायचा स्वतःसाठी.
हम्म हम्म
नंतर ऊसच लावला आणि दुसऱ्याला दिलं तर काय जेवढं क्विंटल भरेल तेवढं पण त्याला पाणी दिलं पाहिजे. तर वजन वाढतं ना. ऊसाच
हो
ते पण लक्षात आलं की, हा वेळेवर खत टाकत नाही. खुरपण करत नाही.
ते गावचेच एक पुढार होते त्यांना देऊन टाकल. त्यांच्या हाताखाली आता बरोबर राबतयात लोक ते बरोबर धाकाने काम करतात.
हा आणि ते लक्ष ठेवत असतील ना.
हो
करून हा मग तेच फरक पडतो तो.
फरक पडतो.
तर कठीण आहे. आजकाल सगळं.
मला काय वाटत की आपण काम करायला घेतलं तर प्रामाणिकपणे करावं ना.
हा तेच तर पण असा विचार करत नाहीत ना.
नाही नाही उलट मला चार पैसे मागून घे आमच्याकडून दादा मला ह्याला लागत. माझ्या पेट्रोलचा खर्च झाला तर मागून घ्या ना.
हो
पण खोटं बोलून चोऱ्या करून काय उपयोग
आणि मन दुखते ना मग.
ह त्यांना मी सांगितलं. त्या ज्यांनी खरेदी केली त्यांना मला आशे-आशे अनुभव आलेत आम्हाला
हा
त्या त्यांना मी बरोबर वठणीवर आणतो झकमारी ते नीटकाम करणार तर म्हणलं करा बाबा घ्या त्यांच्याकडून
आता ते पुढारी आहे म्हंटल्यानंतर मग त्यांना जमणारच न ते
बरोबर त्याच्या घरातले लहानकुणी गेलं तरी पण ते लोक घाबरतात
होव का? अच्छा दाम करी काम
हम्म दाम सत्ता- सत्ता असे तर सगळे झुकतात
हो तेच
हम्म
ह
खूप बदलली हो दुनिया खूपच
खूपच -खूपच म्हणजे खूपच इतकं म्हणजे आपण आता मागचंही साध सुध जगही पाहिलं आहे आणि आ आता ही इतकी फास्ट- फास्ट दुनिया पाहिली आहे आपण पण दोन- दोन्ही याच्यातला समन्वय आपली पिढी
येस -येस म्हणजे मी रॉकेलच्या चिमणीपासून ए आय पर्यंत आपण साक्षीदार आहोत
हो -हो म्हणजे कोणीच नाही आहे ना असं बाकी सगळे आपण बरोबर आहे त्याच्यात एकदम आणि इतक्या इतक्या कमी वेळात बदललेला आहे हे आता काय दहा पंधरा वर्षात तर झालं हा एवढं सगळ्या बदल
खराय दोन हजार पर्यंत दोन हजार दहा पर्यंत पण एवढं काही नव्हतं
हो
दोन हजार अकरा पासून पटापट- पटापट -पटापट बापरे किती वेगात दुनिया
हो खूपच फास्ट झालं सगळं
हो खो -खो आणि हे कधी वाटलं न्हवतं मला कॉम्पुटर चालवायला पण येत नसायचा पूर्वी
हो ना तेच त आणि आप-आपलं म्हणजे एक अजून कि विश्व आपलंही बदललं म्हणजे आपल्यालाही ज्या गोष्टी माहीत नव्हत्या माहीत होत्या आपल्याला पण त्याचा उपयोग कसा करायचा हे समजत नव्हतं तर हा
खराय
ते आपल्याला यायला लागलं
यायला लागलं आणि शि -शिकावंच लागतं हे सगळं आता
हो ते आवश्यकच आहे त्याच्याशिवाय होत- होतच नाहीत ना कामच नाहीत होत नवीन जे- जे येईल ते- ते शिकावं लागत
शिकावं लागतय पोरं म्हणतात आई शिकून घे नाही तर सुना तुला नाव ठेवतील
हो का दोन सून आहेत का?
हा दोन येत बिचाऱ्या चांगल्यायत त्यामुळे त्याही मला शिकतात कधी- कधी
हो त्या त रहुशारच राहतात मुली हुशार आहे आजकाल या त्याच्यामध्ये
टेक्निकल बाबी मध्ये पण त्यामध्ये मी त्यांच्याकडून शिकते त्याच्या दुप्पट मल -त्या माझ्याकडून शिकतात स्वयंपाकपाणी
हो ते तर आहेच ना मग आता मुलींच कसं शिक्षणातच वेळ जातोय तोय सगळा आणि लग्न झालं क कि हा तेवढं ना आपण खूप समजदार सासवा आहोत मी व्हायची अजून पण म्हणजे आपल्या जनरेशन. एक गोष्ट सांगते की खूप समजदार आहे पूर्वी सारखं कुठे राहिला आता.
नाहीच ना आता उलट मुलींना स्वातंत्र्य द्यावं कार आपल्याला पण मुलगी आहेत. तं पण तिला चांगलं तला. कशाला ना माझी भावजय तर माझी मैत्रिणच आहे.
हो हो.
मा कधी चिडचिड केली भाऊ ओरडला तर मी भाऊजाच्या बाजून बोलत असते.
हा बरं ब खूप चांगलं अरे वा.
ते सगळं सांगते मला आणि गावाला गेल्यावर काय मग माझा पाहून चार. ताई काय खायचं काय खायचं करून वाढून घालते मला मग पुरणपोळ्या कर मटन आण.
ह ह.
अ. आम्ही पण भरपूर घेऊन जाते तिला इकडून साड्या ज्वेलरी फॅन्सी काय आयटम असतील.
हा हा हम्.
असं राहिलं तरच एक माणुसकी राहते ना.
मग काय तर शेवटी प्रेमच असत ना सगळं.
बरोबर झाली साडे दहा मिनिटं झाली.
बर हो हो ठीक आहे चालेल.
हा येरवे पण बोलो आपण असं.
हो हो चालेल नाही वेळच नसतो कुठे. हम्म हेच तर मोठे हो हो तसा करेल. तुमचे झाले का पूर्ण.
हो झालं झालं अकरा. अकरा हो हो हो करूया कट आता.
हम्म बरं ठीक आहे ठेवते मी.